हॅलो.
हा. हॅलो, बोला. नमस्कार. हा, झाली ना.
हा, शॉप घ्यायचं खूप इम्पॉर्टंट आहे ना. खूप गरजेचं आहे झोप तर काढणे. झोप नाही झाली ना तर, झोपच म्हणजे असं सकाळी उठून लग लगेच असं डुलक्या द्यायला लागतो, आपण ना.
हा
हं... अ... झोप नाई झाली... तर मग ऍसिडिटी वगैरे होते... किती प्रॉब्लेम होतात अश्याने खूच... खूपच प्रॉब्लेम राहतात. पण.. अ... दुफारची झोप नई घ्यायला पाहिजे तुम्ही.. अ आपल्या शरीरासाठी हानिकारक ए... असं म्हणत
हो... एकदम बरोबर.
हम्म अ... झोप... आपण दुपारची जेवण वगैरे केलेलं असतं... त्याच्याने वेट वगैरे वजन व वगैरे वाढतं... मग किती हे... तुम्ही झोप घ्यायला नई पाहिजे दुफारची... हा रात्री तुम्ही सात ते आठ तास पर्यंत मस्त झोप घ्या अशी निवांत. अ... तर तुम्हाला म्हणजे असं, कसं त्याच्याने अ झोप हा... आणि रात्रीची झोप घेतली ना अ.. सात ते आठ तास... एकदम अ... न कोणी... एकदम सुस्तीमध्ये आपण कोणी न हाक मारता... असं एकदम कोणी डिस्टर्ब न करता जर सात आठ तास झोप घेतली ना.. तर एकदम अगदी फ्रेश वाट ना मनाला... स्वतःला किती फ्रेश वाटतं हॅलो... हॅलो हॅलो... हा किती फ्रेश वाटतं हो ना... अ... आपण जसं हॅलो
हा बोला
हा... तुमचा, तुमचा आवाज नाई येत.. नेटवर्क प्रॉब्लेम असल... अ हा.. तर मग पण दुफारची झोप घेतो ना तर ती नाई घ्यायची... तुम्ही रात्रीची झोप घ्या, खूप चांगलं ए तुमच्यासाठी पण सगळ्यांसाठी बेस्ट ए... दुफारची झोप... हा आणि दुफारची झोप जर... झोप घेतो ना आप... दुफ... रात्रीची मस्त झोप
रोग प्रतिकारक शक्ती वाढणे.. झोप. झोपने नंतर दुरुस्तीत करणे. ज्या मुळे आपल्या हे आजार लावणाऱ्या सता मजबूर होतात ते
हा... आणि शरीर दू... आणि शारीरिक दुरुस्ती... अ म्हणजे अ गाड गाड झोपते... झोपेत असताना ना अ... शरीर दिवसभराची... अ... जी... थकवा ए ना... तो भरून काढ ते आणि नवीन पेशींची निर्मिती करते... हं
श्रमण... समण शक्ती पण तल्लख होते... झोपते मेंदू... नंतर दिवसाभर आता... माहितीवर प्रक्रिया करतो ना ते
हा बरबर... आणि झोप... झोपाच्या वेळी जो मेंदू ए ना तो दिवसभरातील माहितींची अ एवढी... साठवणी काणी बरी करण करतो त्या त्या अ... त्यामुळें ना एकाग्रता आणि स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमतान पण ए ना... सुधारते. अ... जर झोप जर घेतली तर
केंद्रीकरणाच्या समाप्त वाढतात आणि सर्म शक्ती सुधारतात ना ते आपल्यांना
आणि ते... त्याचने वजन वगैरे पण, कमी होतं. अपुऱ्या झोप मुळे ना भूक वाढ... वाढते, मग सं... संपेरक ए ना असंतुलित होतात त्याच्याने, ज्यामुळे वजन वाढून... वाढू पण शकते आणि ते कसं... अ... हा, हा बरबर आणि ते कसं आहे जास्त जर वजन वाढलं ना मग ते माणसाला खूप हेऊन जात ओवर होऊन जातं ते जास्त वजन वाढलकी, अं मिडीयन मध्ये ना तर म्हणजे सगळ्या गोष्टीला एकदम छान असत ते हा म्हणजे अ झोप ये ना झोप येत घ्यायलाच पाहिजे खूपच चांगलं पण काय करत हे मुल दिवसभर मोबाईल रात्र रात्र एक एक दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल बघता त्याचा हे परिणाम आणि इंटरनेट
जे मोबाईल हा म्हणजे मोबाईल नाही पाहि म्हणजे वेळेवर मोबाईल पहायचा पण व्यवस्थित मतलब अर्धा घ अर्धा तास तेवढं पण पाहिला तर
अर्धा तास पंधरा वीस मिनटं ठीक ये तेवढा पण आणि हे काय करता अं हे काय करता अं जास्त मोबाईल बघता मग त्यांना म्हणजे ना झोपण्याचा की अर्धा एक तास पहिले मोबाईल आहे ना ठेवून द्यायचा तर ना झोप मन एकाग्र होत झोपण्यामध्ये आणि आपण कस अस बघतो ना अं ना
काही महटीव्ही टिप्स भी असतात नंतर रोज एका वेळी झोपल्यानंतरच्या आणि सकाळीच्या
याच्या आधी अं कोणाला कोणाल कोणाल तर किती हे असत कोणा कोणाला तर झोप झोप नाही लागत म्हणून चहा पिता त्याच्याने पण को कोणा कोणाला होत पण सहसा तर मी असं ऐकलंय की चहा पिल्यामुळे झोप लागत नाही पण बाकीच्याना खूप असतं की चहा पील्याने झोप लागते. ते ह असं तस मग झोप म्हणजे घेतली ना तर आपलं ॲसिडिटी वगैरे पण कमी होते त्याच्यात
नाही जर झोप लागत असेल तर झोपण्या पूर्वी तर एक मिनिट एक तास मोबाईल टीव्ही किंवा लॅपटॉप वापर नका
हम. आणि आपण ज हा आणि जर पूर्णच हा
टाळा तूम्ही काही पण असेल आपल्याकडे, इलेक्ट्रॉनिक जे वस्तू असेल ते टाळायचे हो
हा आणि आपण जर झोपलो ना तर त्याच्यामुळे आपला पोट वगैरे पण साफ असत रुटीन पण आपली चांगली असते एकदम शरीर पण एकदम तंदुरुस्त असत आणि कसं आहे दिवस दिवसभराच्या थकवा पण एकडम निघून जातो आणि सक उठून मस्त फ्रेश असं वाटतं माणसाला कि नवीन एनर्जी येते एक प्रकारे नवीन ऊर्जा बनते. असं अ म्हटलंय पण आणि रात्रीचे शांत शांत झोप्यामुळे ना शरीरात पांढऱ्या रक्त पेशीच्या असतना? त्या तयार होतात ज्यामुळे आजारांची ना लढण्याची ताकद वाढते आपल्यामध्ये आणि मग कसं लहान मुलांना ते नऊ ते अकरा तास पर्यंत झोपायला पाहिजे तरुणांनी ना सात ते नऊ तास झोपायलाच पाहिजे. आणि जे म्हातारे लोक असतात ना त्यांनी खास करून तर ना सात ते आठच तास झोपायला पाहिजे रात्री
आणि म्हणजे ऊर्जा टिकून राणार तर म्हणजे एवढी मोडी गोष्ट आहे दिवसभर ताजे वातावर होणे आणि उत्साह राहण्यासाठी निम आहार करणे नंतर झोप त्या आधी आवश्यक असते.
ह आणि हे कसं आहे अ लवकर हे जोड झोप वगैरे गाढ येण्यासाठी काय करायचं माहितीय अ आपला जो झोपण्याचा जो पण टाईम आहे ना तो एकच राहायला पाहिजे नऊ वाजता झोपतो ना तर नऊ वाजेच्या न वाजता झोपायला पाहिजे असा आज नऊ वाजता झोपतोय उद्या सात वाजता झोपतोय अ परवा दहा आठ वाजता
लवकर झोपा लवकर झोपा आणि लवकर उठा असवस्त ते
हा लवकर उठा मस्त योगा करा किती भारी आहे किती माणस जीवन किती भारी बनवलं मग किती भारी बनवलं पण बाकी जना युज करता ये ते एक एक दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल बघता मग ते अ मस्त मग एक एक दोन दोन वाजता झोपता मग सकाळी नऊ ह सकाळी नऊ दहा वाजता उठता आरामाने ते रुटीन खूप वाईट आहे ही रुटीन
हा खूपच
हम्म खूप आणि शरीराला पण खूप हानिकारक आपण झ पूर्वी कि एक तास म्ह मोबाईल टी व्ही लॅपटॉप हे सगळे वस्तू ना लांब केले पाहिजे
हो हो
कोपी आणि अल्कोहल चे सेवन रात्रीच्या वेळी टाळा खरेच टाळावे पाहिजे करायलाच नाही पाहिजे पण बाकीच्याना खूप सवयी असते की च अ चहा पिऊन झोप लागते पण ससा तर चा ती हे ना
ते ना मतलब
प्यायला नाही पाहिजे हा प्यायला नाही पाहिजे ह रात त झोपण्याच्या आधी कधीच नाही पहायला पाहिजे खूप हानिकारक आहे ते पण आणि मस्त असं ना मस्त गाळ झोप घ्यायची तर एक एकदम शरीराला अ एकदम भारी असत ते आणि अ फिट पण होते
म झोपते तेव्हा शरीरातील पेशीची ते जीज भरून जाते ना निघून मी जाते ते
हा आणि मस्त सपता
म्हणजे हृदयाचे तर एवढे फायदे जोपण्यामध्ये योग्य जोपण्यामुळे रत रक्त बाधित होणे नंतर नियंत्रित राह
हा आणि आपण जर हा आपण जर आहे ना हा आपण जर ना असं म्हणजे सात ते आ सात ते नऊ तास झोप घेतली ना एकदम गाार तर आपला जो रता स््राव आहे ना तो पण एकदम मस्त होतो आणि आपले आप दोन ते तीन चार ते चार ते पाच त आप त्याे मधले म्हणजे फक्त आपलं शरीर झोपत म्हणजे आपलं मन झोपत आणि शरीराध ज अवयव असत ते त्यांच काम करता
आणि आप आपण झोपतो ना तेव्हा आपले झोपण मु मुख्य म्हणजे वाढणारे ते हॉरमस असतात मारतात ते ज्यामुळे वजन काढू शकतात
हा आणि आपण आपण ज जो ततून आपलं मन मन मन झोपतं शरीर शरीरातले जे अवयव असतात ना ते तीन चार तास पर्यंत ते त्यांच काम करत जस कि पचन क्रिया पचनाच काम वेगवेगळं काम करतात त्यां
आणि ज म्हणजे मेंट हा आणि मेंटल हेल्थ पण चांगली असते आपली मेंटल हेल्थ पण चांगली असते
त्यांच काम के की मग त्यांना पण. मग ते झोपतय मग त्यांना पण तीन-चार तास झोप पाहिज म्हणून सांगितलंय की.
तरी त हा मेंदू मेंदू तर तरीत असतात. नंतर राहिल्यांमुळे काम करण्यासाठी आणि शिकण्यासाठी पण चमकदार वाढते.
ते मग ना ते त्यांचं त्यांच काम झालं कि ते मग. ते त्यांना तीन चार तास झोपायला पाहिजे म्हणजे तीन चार तास काम करायला आणि तीन चार तास झोपायला. म्हणून माणसाला सांगितलं की सात ते आठ तास आपण झोप घ्यायला पाहिजे.
आणि तरराब. तणामुक्त म्हणजे झोपी कमी झालं असं चिरचिड वाटते ना तर. पुरेशी जॉब नंतर डिप्रेशन आणि आणि मानसिक तणा पण होतो ना. आणि शांत शोगन नचा माणसून योग अससं करणं.
हा आणि. माय कसं झोप घेतली नाही ना मग. वेगवेगळे आजार होता मग सिडिटीचा तर खूपच प्रॉब्लेम होतो. खूप अ खूप हे होतं त्याचाने तुम्ही मग. तुम्ही पण सांगा दुसऱ्यांना कि लवकर सोपा महत्त्व त्याचे कळून द्या तुम्ही पण.
हा वयाम बी करायच म्हणजे एवढं मतय आता वायामबी असी ज मतलब या.
हा तुम्ही पण दुसऱ्या लोकांना हा हा तुम्ही पण दुसऱ्या लोक. ना सांगा आम्ही पण दुसऱ्या लोकांना सांगतो त्यांना पण त्यांच्या म पण थोडी. फार जागृता करतो चला मग हो चला.